काही बाबी संगोला ते ऐकाला येत बाबा काय भाजी खाल्ली? जर कोणी जर कॉल इचलावल्याॉलोल काही नाही कॉल हिस्ट्री त्याच्यात दिस
इस बात
हो नाही मम्मी बोला बरं हॅलो जेवला काय भाभी
हा जेवल्या ना. हा बरी ना,
काय जेऊन केलं बिर्याणी खाल्ली बिर्याणी मी काय मी मम्मी होईना बिर्याणी खाय बिर्याणी हग तबीेत अच्छ ह का ह
नही नही घुमने नही गयी, खेंत में आपका
खेंत मैं गये थे ना.
ह ह ह
एकमे य सुनाकायच्या ऐक ते बई सुनून ऐकत कोणा सुनायच भाऊने त न कारी कमी नाहीय काला म हा ह तेरी काण आहे आपण मला मलातच नाही नायपूरला आल मल निमित्त ए हा अ. मग चाल म्हटलं, चाल तयार आहे. मी दहावेळा या च च पोरी बय्रा आहे का? हा, ना आहे ना भारी येतयं फोन येतो, तुमच्या पोरीचा रोजचा हा.
आता फोन
बरं ये म हा घ्या मंग काळजी.
हम्म! चांदी उनके बाल बच्चों के सिर पर आवो बहोत अच्छा होगा!
ठेवते मग भाभी.
हा हा ठेव.